य
अगं तू काल फोनच नाही उचलला?
अगो मी शेताकडे गेले होते गं, आणि फोन मऽऽ स गावाकड तर लाइटीचा प्रॉब्लेम असतो, माहिती आहे ना तुला. त्यामुळं फोन बंदच होता.
हो ग मला माहितीच नाही, आणिऽऽ मला वाटलं काय झालेय, काय मी किती घाबरले, फोन कोणाच कोणाचाच नव्हता लागत. म्हणून मी अ घाबरले होते. ठीक य, तब्येत वगैरे ठीक आहे ना पप्पाची, आजोबाची, आजी. जी, तुझी.
हो, ठीक आहे गं. काय काळजी? त्याझ टाईम ठीक आह, आणि लवकर ऐ सुट्टी लागल्यास ठीके, तिथे बसू नको उगाच. इथे ये, आणि मै, वरच जेवण वगैरे व्यवस्थित नसतं, तर लिंबू पाणी पेत जा झोपताना ठी
ओके ओके, मम्मी ठिऊ काय?